हॅलो हा बोला ना.
मी रिया बोलालोय म्हणजे हा मी तुम्हाला एक विषयावर म्हणजे माझा विचार मांडणार आहे म्हणजे आपलं काय ते कुटुंब या विषयावर
हा बोला ना.
हा म्हणजे आपण प्रत्येक व्य तिचा म्हणजे आपल्या जीवनात कुटुंबाला आपण किती महत्त्व देतोय?
हम्म हम्म होय.
कुटुंबाला आपण महदत होत त्या कुटुंब ह कुटुंब ही आपल्या स समाजाची सर्वात मो छोटी पण सर्वात महत्त्वाची संस्था आहे. आपण ज्या प्रकारे मजबूत इमारती भक्कम पाया आवश्यक उभा असतो त्याचप्रमाणे आपण यशस्वी आणि आनंद जीवनासाठी मजबूत कुटुंब हे आवश्यक असत.
हो
आपण परत माणूस जन्मला आल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कुठ कुटुंब त्याच्या सोबत उभे असते कुटुंब हा कुटुंब म्हणजे केवळ एकाच घरात राहणाऱ्या व्यक्ती तीचा समूह नाही कुटुंब म्हणजे प्रेम आपुलकी विश्वास त्याग सहकार्य आणि एकमेकांवर त असलेल्या जबाबदारी असतात.
हम्म हम्म
मध्ये आई वडील अ भाऊ बहीण आजी आजोबा काका काकू मामा मामी आणि इतर नातेवाईकांचा पण नाते वाईक पण असतात. प्रत्येक व्यक्ती कुटुंबाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पण बजावत असते.
होय.
आणि आपल्या आई हा आई ही कुटुंबाची आत्मा असते. त आपल्या मुलांवर निस्वार्थ म्हणजे निस्वार्थ आपल्या मुलांवरती प्रेम करत असते होय. आणि परत मुलांच्या आनंदासाठी ती स्वतःच्या सुख का त्याग सुद्धा करते आईच्या आईच्या प्रेमाची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी होऊ पण शकत नाही. आपल्या आयुष्यातील पहिले शिक्षणं पहिली संस्कार आणि पहिली प्रेरणा आपल्याला आईकडून चं मिळते
हो बरोबर नां
वडील हे कुटुंबाचा मजबूंत आधांरस्तंभ असतांत ते दिवसंभरांत मेहनत करूंन कुटुंबाची गरजा पूर्ण करतांत अनेक अडचनीत आणि संकट ते स्वंतः झेलूंन ते आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतांत अं वडिलांचे कंष्ट आणि त्यांग हे अनेकदां दिसतं नसले तरी त्यांचे ते महत्वाचे खूंप तरं त्यांचे महत्त्व खूंप मोठे आहे
हां
अं आजी आजोबा हे अनुभवांचे अं भांडार असतांत त्यांच्याकडून आपल्याला जीवनाचे अनेक धडे शिकांयला मिळतातं त्यांच्या गोष्टी नियम मार्गदर्शनांमुळे आपल्याला योग्य दिशा मिळते ते कुटुंबातील संस्कारांचे जतंन करतांत
हां
अं परंत भाऊ बहीण भाऊ बहीण हे आपल्या जीवनांतील पहिले मित्रं असतांत त्यांच्यासोबत आपणं आनंदाची आणि दुःखाचे क्षणं सुद्धां वाटूं शकतो अनेक वेळांला भाऊ बहिणींचे भांडण होते पणं त्यांच्यातील नात्यांतील प्रेम आणि जिवाळा कधीचं कमी होतं नाहीं
होयं
कुटुंब आपल्याला केवळं प्रेमच देतं नाहीं तरं चांगले संस्कारही देते स सत्य बोलांयला शिकवते परंत वडील धारांचा आदर करायंला शिकवते प्रामाणिकपणां शिस्तं सहकार्य सहनशीलतां आणि दयाळूंपणा यांसारखी मूल्यं आपणं तो म्हणूनचं कुटुंबाला व्यक्तिमत्त्व घडवण्यांची पहिली शाळां असे म्हंटली जाते
होयं
अं कुटुंबातील सदस्यं एकमेकांना भावनिक आधांर देतांत जीवनांत संकटे अपयश किंवा अडचणी आल्यांस कुटुंबातील सदस्यं आपल्यांला धीर देतांत आणि पुन्हां उभे करण्यांची उभे राहण्यांची ताकंद सुद्धां देतांत
होयं
अं संपूर्ण जंग आपल्या विरोधांत असेल पूर्वीच्या काळांत संयुक्तं कुटुंबं पद्धतींत प्रचलित होती अनेक पिढ्यां अनेक पिढ्यां एकत्रं राहतं असतं त्यांमुळें प्रेम एकतां आणि परस्पंर सहकार्याची भावनां वाढतं असे
होयं
आंजकांल विभक्त कुटुंबांची संख्या वाढतं नाहीं कुटुंबांचा आंकार लहांन झालां असलां लहांन झालां असलां तरी नात्यांमधील प्रेम आणि जिव्हाळा कायंम राहणे महत्त्वाची आहे
हो
आजच्यां आधुनिक युगांत तंत्रज्ञांनामुळे परंत जीवन सोपे झाले आहेतं परंतु त्याचबरोबर कुटुंबातील संवाद कमी होताना दिसतो. जण मोबाईल, संगणक आणि सोशल मीडिया व व्यस्त अस सोशल मीडिया ववर वत व्रस्त असतात.
होय
त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रत्य प्रत्यक्ष संवाद सुद्धा कमी होत यायला. ही चिंतेची पण बाब कारण कोणतेही तंत्रज्ञान व कुटुंबातील प्रेम आणि आपुलकची जागा घेऊ शकत नाही.
नाहीच.
हा आपल्या किती वेळ काढला पाहिजे एकत्र बसून जेवण करणे, चर्चा करणे. आनंदाचा एक क्षण साजरा करणे आणि एकमेकांच्या भावना समजून घेणे. आवश्यक आहे त्यामुळे नाती अधिक मजबूत होतात.
होय
कुटुंबामध्ये मत-भेद होणे. परत स्वाभाविक हे मतभेद होणे स्वा-स्वाभाविकच आहे. प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगवेगळे असतात. परंतु संवाद समजूदारपणा आणि परस्पर आदर यांच्या मत तिने हे मतभेद दूर करता य ते प्रेम आणि विश्वास असतो तिथे कोणतीही समस्या मोठी वाटत नाही.
नाहीच
मित्रांनो म्हणजे अ आपल्या जीवनातील यशामध्ये कुटुंबाचा
हा हा बोला ना
ह जीवनातील अशा मागे कुटुंबाचा मोठा वाटा असतो. एखादी व्यक्ती डॉ शिक्षक अधिकारी किंवा उद्योजक बनते किंव्हा तिच्या यशामागे कुटुंबाचेच प्रोत्साहन आणि त्याग असतो.
होय बरोबर आहे ना.
त्यामुळे आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या कुटुंबाला विसरता कामा नये.
नाहीच आताच्या काळात कसे जास्त म्हणजे असं क्लिअर फॅमिली झाले ना की आता जॉईंट फॅमिलीच नाही राहिली आहे पण आता खूप कमी अशी फॅमिली आहेत. ते जॉईंट फॅमिली म्हणून राहायला लागलेत आणि वाईट वेळ तर कस शेजारीपेक्षा आपले अ ततली नाती जास्त जवळची हो नाही का मग तेच आपण आपले आपले कु कुुंटुब जपली पाहिजेत किंवा आता कस नोकरी चया हे न नोकरीच्या नोकरीच्या अ कारणामुळ आपण बाहेर म्हणजे अ म्हणजे मुले बाहेर जात किंवा मुली कॉलेजच्या मुळे हे जातात तर आपल्याला तो क्षण आहे तो अनूभवता येत नाही, सैलिबरेशन म्हणा कूणाचा बडे मग असं काहीतरी लग्न वगैरे काहीतरी असल तरच मग सगळे कुटुंब एकत्र येतात ह.
अ बोला ना बाकी काय म्हणताय.
हा काय नाही. मग तेच आता आई वडील परत एकाकी जीवन जगतात जगताना दिसतात. परत ही अत्यंत दुखद पण गोष्ट आहे ना.
हा,
परत ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट. त्यांची काळजी घेणे हे आपलं कर्तव्य आहे त्यांना प्रेम आ ''--'' तरणी सन्मान देणे ही प्रत्येकाची मुलाची जबाबदारी आहे.
होय.
हो परत शेवटी ब य. म्हणजे सांगू इच्छितो की ही कुटुंब आपल्या एक जीवनातील सर्वात मोठी ताकद आहे. पैसा संपत्ती आणि प्रसिद्धी या गोष्टी तातपुरत्या असतात. परंतु कुटुंबाचे प्रेम कायमस्वरूपी असते म्हणून आपण अ सर्वांनी आपलं. कुटुंबातील नाती जपली पाहिजे एकमेकांना. तेन पैसे काय नंतर सुद्धा भेटू शकत''--'' का ग,
होय बरोबर आहे आणि कुठ. कुटुंब इन सेनस बदयला गेलं तर आपण ना तो मित्र मैत्रिणींसोबत ते पण आहे एक आपलं कु''--'' कुुंब आणि शेजारी बाजार्यांसोबत पण आपले चांगले संबंध हो. पण एक आपलं कुटुंबच आहे ते पण आपल्या वाईट काळात. त्यांना आपल्या पाठीमागे खंबेर असे उभे राहतात आणि आपल्याला पू म्हणजे. अडी अडचणीत आपल्याला कुठे पण काय पण गरज लागली तर आपल्याला धावून येतात. तर अ तस ते आपलं एक कुटुंबच बनून जातं बरोबर काय.
हा होय.
ह अ बोला ना मॅम म काय म्हणते.
काय नाही परत ते आता कुटुंब हे आपल्या रता''--'' रक्ताचे नाते नसून रक्ताचे रक्ताच्या नात्यांना बंधून नसा''--'' बंधन नसून प्रेम. विश्वास आणि आपुलकीचे नाते आहे. हा जीवनात किती यश मिळाल तरी. कुटुंबा आधार नसल्यास हे यश सुद्धा अपूर्ण वाढत.
हो तेच ना आ म्हणजे आबी चार भि''--'' दींनी घर जरी बनत असलं तरी त्या घराला जिवंतपणा किंवा असं. अ जिवंत पण आपल्याला जाणवतो हे आपल्या लोकांमुळेच आणि आपुलकी. की असल्यावर अ चार लोकांमुळेच हे घरपलं बनत. ती काही पण न कोणत्या पण गोष्टीसाठी ह आपल्याला पाटुंबाची गरज ही पडतेच आप''--'' आपल्याला तसं बघायला गेल तर. त्यामुळं आपल्याला जपली पाहिजे अलीकडं लोक नाही म्हणजे अ.
ते पेक्षा तयची नोकरी म्हणा किंवा शिक्षण म्हणा हे डव्या येतात आणि. जे क्षण जगायचं असत कुटुंबासोबत आपल्या ते आप ''--'' पण जगूच नाही शकत न. आपल्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे विसरून जातो मग आपल्याला असं एक दिवस काढ वेळ काढला पाहिजे कुटुंबासाठी महिन्यातून मला तर सहा महिन्यातून टुगेदर खेलं पाहिजे की त्यावेळी सगळेच आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणा. किंवा मेंबर्स सगळे चांगले गेम्स खेळले पाहिजेत. अ गेम्स म्हणा कुठेतरी फिरायला ट्रिप चांगली त्यामुळे कस आपण फ्रेश पण होतो. आणि आपल्यातला जो बॉन्ड राहिला पाहिजे. तो बॉन्ड आपला कायम स् स्वरूपचा राहत. आणि अ काय एव्हग्रीन फ्रेशनेस पणा जो असतो. म्हणा की आपण परत जरी गेलो तर तो उत्साह कामात पण दिसून येतो की फ्रेश त्यामुळे आपण सहामानत न एकदा का ना आपल्या फॅमिलीसोबत अशी ट्रीप एक केलीच पाहिजे.
अ हो.
हा. आणि बाकी काय म्हणताय तुम्ही कस
हा चालते हा ुमच